हॅलो हा ताई आवाज येतोय का
हा येतो आहे आवाज
हा काय करताय
काहीच नाही आता स्वयंपाक करते आहे
हम्म काही काम केलं आज
आज ते किचन गार्डन साठी यादी तयार केली होती
किती जणांची
अ सात
सात जणांची
हा
हम
ते गरोदर स्तंदाचे आहे ते पण ते म्हणजे गुरु स्दंदा मातेचं नाव लिहायचं का त्या घर घरच्या म्हाताऱ्या म्हातारी
नाही नाही घर जरं स्दंदाच लिहायचं जे आपण स्दंदा माताचं नाव देणार आहे ना ज तिचच नाव लिहायचं कारण की विझिट ला सर येतात ना, मग हे किचन गार्डनवाले असं एक एकर आठ एकर साठी देतात ना यांना तर करतात मग त्यां स्वतःच नाव घ्यायचं.
हा मी पण तसच स्वतःचच नाव घेतलेलं आहे पण गीता ताई म्हणत होती ना म्हणजे नाही सुरेखाताई
हम्म
शेतकरी पाहिजे म्हणजे त्यांच्या घर घरचे मोठ
हा शेतकरीच पाहिजे पण मग आपल्या सं आपल्या प्रोजेक्ट मध्ये पण यायला पाहिजे ना ते,
हा ना तसच
मी एक श्याम मुलगा असेल तो, असेल तुडी असेल किंवा संंदा असेल आणि कमे येज वाली असेल उलट बेटर चांगलं
चांगलं किशोरवईन मुलींना गे गेल्या वर्षी म्हणजे दिलेलं होत किचन गार्डन पण मॅडम सांगत होती म्हणजे, हम्
ता कमी सांगता येते याच्यामुळे मग भांडण पण करतात म्हणून तर त्यांनी एखादा असं द्यायला पाहिजे पण आता काय करणार तर सांगाव लागेल त्यांना,
हा
हम्म,
पण करतात अस चांगलं एक दोन, पण ना एवढं अर्ध एकर म्हणजे शेत ते जास्त होऊन जातात ना ग
हम् तेवढं नाही लावणार पण आपण सांगायच त्यांना म्हणजे ते विजेतला येतील बवा लावूनच ठेवायचं असं.
हा
हम्म म्हणजे आपले तर आता कस सिजन आहे ना आता या स दिवस कापूस लावतात मका लावून टाकतात आता जे पेरायच ते लावतात. ते जागा तर नाही सोडू शकत ना भाजीपालासाठी
ह नाही जागा नाही सोडू शकत पण त्यांना आताच सांगायचं यादी तयार करता आहेत ना,
तुम्ही लावत असेल ना तेव्हाच देऊ आम्ही असं नाही देणार अस
हा
हम्
पण नाहीच म्हणतता येवढ्या जागा असं ह.
योगा दिवस साजरा केला काल.
केला ना,
आम्ही तर योगा दिवस कुठे आमच्याकडे पोरीच नाही गेले तर योगा कोण करून करून दाखवणार.
तुमचे शाळेमध्ये नाही होते का ते सुमित्रा ताईंगरासोबत
हा पण मग नाही ना ते अजून शाळा बंदच आहेना अजून कुठं ते शाळाच दोन रूम होते ना ते भाड देत नाही म्हणून त्यांनी खाली करायला लावून दिलं सरांना अजून मुलं देत नाही अजून सुट्ट्यात चालू आहे त्यांच्या अजून हुगडली शाळा उघडून गेली. सर वगैरे मुख्याध्यापक सगळे येतात पण. अ हे व हे पण नाही त्यांना क्लासच हा वर्ग पण नाही ना त्यांना बसायला.
बांधलेली शाळा नाही आहे ना त्यांची आणि जे शिकून होते
होती ना खोली मग भाड देत नाही म्हणून त्यांनी या वर्षी बंद करून टाकली.
भाडं नाही देत.
हा!
आणि मग कुठे शिकवणार मुलांना ते?
मग आता काय माहिती ते वर्ग शोध होते पण आता सापडत नाही ना त्यांना काय माहिती आता.
हा रस्ता लांब जर वर्ग राहिल तर त्यांनाच अडचण येणार ना.
हा तेच ना पण त्यांनी त्यांना सां सांगितलं होतं म्हणे पहिले त्यांनी पहिले शोधून घ्यायला पाहिजे पण आता त्यांना अस वाटल देऊन टाकणार
हम्म!
आता मग शाळा उघडल्यावर येता येते. मग आता येताय नि बघताय शाळा बंद ते क्लास ते त्यांनी सामान टाकून घेतलं ना.
आणि दोनच रूम आहे दोन रूम मध्ये तर एवढ्या जणांना शिकवणार नाही. ते पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, दहावी वाली चार, पाच वर्ग.
मग पाचवी पासून शाळा आहे म्हणजे ते
ह पाचवी पासून तर दहावी पर्यंत ये ना. हम्म!
आणि सुमित्रा ताई कुठे राहते तिचं पण घर बांधलेलं आहे का?
हा! तीच मग तिच्या घरामध्ये राहत्याती त्यांचं घर आहे ना त्याच्यामध्ये राहतात आणि जे खोली आहे ना ते त्यांनी भाड दिलेलं वाटतं त्यांना ना भाड्याचं पण ते भाडा देत नाही त्या समोर नाही का सुमित्रतााईच्या समोर ते
हा मी पण तिथं शिकली होती.
हो त्यांच्या जागेवर बांधायला दिलं होतं पण मग त्यांनी भाडं देणार म्हणून घेतलेलं वाटत ना आपण ते भाडंच देत नाही म्हणे.
द्यायला पाहिजे ना मग हे भाडं द्यायला पाहिजे त्यांना.
मग ते देत नाही म्हणून या वर्षी त्यांनी सुमित्राच्या सासऱ्याने सांगून दिले की की या वर्षी तुम्ही भाड पण देत नाही म्हणून खाली करा लाव म्हणे तर त्यांनी खाली करायला लावून दिला.
असं.
हम्म! तु नाही येणार आहे अजून पावणी एकदा ये ना.
कोण मी?
हा!
आता नाही ग.
कशाला?
एखाद्या वेळेस काय काम राहिलं काय तर किती दिवस थांबली होती ना गं मी तिथ.
हम्मम्! आता चांगलंय का?
आता चांगला आहे.
किती मुले?
दोनच आहे ना.
एक मुलगी मुलगा ना.
हा.
ऑपरेशन केला?
नाही ना.
नाही केला?
नाही मोठी मुलगी आहे या वर्षी तिला चोवीस ऑगस्ट येणार तेव्हा दहा वर्ष पूर्ण होऊन जाणार
हह किती दिला जात ते
या वर्षी पाचवी ला आहे ना ती
पाचवीला आहे
हा आणि लहान आहे याला येणार तर चलपण
हम्म
दोनच आहे लग्न झालं आणि चार वर्ष असच होती ना कमी.
हा त्याच्यामुळे गॅप झाला ना जास्त.
हा ह गॅप झाला आणि ती माझी मोठी मुलगी म्हणजे ती दोन हजार सोळा मधली आहे. पण ह् परत सहा वर्षानंतरच हे मुल ना माझं दुसरं.
पड झालं हा जास्त गॅप झाला मग.
जास्त गॅप झाला त्याच्यामुळे.
हम्म आता आता हा किती वर्षाचा आहे?
अला हणा आहे हा का?
हम्म
हा आता म्हणजे एक दीडच महिना बाकी आहे ना. तर चार वा चार वर्ष होऊन जाणार याना याला पण.
चार वर्ष होऊन गेले
हां
मग पहिलीला जात असेल ना? नाही नाही नाही कुठं बालवाडचे सहा वर्षामध्ये पहिलीला.
हा सहा वर्षा मध्ये पहिली जाणार नाही तर साडेपाच ला पण जाणार तो.
हम्म मॅडम जरोज येते का तुमच्याकडे?
कोणती?
सुनले मॅडम.
नाही ना.
हम्म
दररोज नाही येत आ ए एके दिवशी मिटिंग घेतली होती नाही डेमोरेसिपिक केला होता ना. त्या दिवशी आली होती मॅडम.
हा आम्हाला पण करायचंय ग डेमोरेसिपी सांगितलंय.
हां आणि ज्या दिवशी गोरोदर असना मातेची मिटिंग घेतली होती ना त्या दिवशी म्हणजे अंगणवाडी चार वाटप करत होते ना.
हम् हम
मग तस त्यांना पण असं येत नाही ना ग.
हा
त्याच्यामुळे त्यांना तिथंच जमा करून मीटिंग घेऊन घेतली.
हम्म बरं उलट चांगलंय आमच्या घरात माले मा सर हेेत सर पण येत नाही ग. पहिले विष्णू सर होते ना तर यायचे सर तर काय त्यांच्या कामामध्येच राहतात.
हा ना त्यांच्या कामामध्ये राहतात तुम्ही दोघी पण बोलतात ना ग मस् तर ते स्मित्रासोबत तर तुम्हीच घेऊन घ्यायच ना मीटिंग.
त्यांनी पण यायला पाहिजे ना ते पण आता दुसरीकडे सर लोक बी दिेतलं जात. सर पण फोटो अस वाटत की सर पण सर पण यायला पाहिजे सर आ की थोड. फरक पडतो. आपण नुसती मिटिंग गेली तर बाया काय सवढे मनावर नाही घेत. सर आले सरांचे दो शब्द पण बोलले ना कसं मनावर घेणार ते. पण येतात बायांचे आणि कोणी आता सर आता ते कसं ओडीतलं आले ना. तर हा यांचे सरपण येत तस तसं बोलणार ना ते पण. हा तेच म मग आता तुमच्याकडे मॅडम परमनंट येतात हा आता कोणती पण व्हीजीट राहिली काय पण ओडर त आली त हा हा हे सर हे मॅडम नाईत. आता मला शिकवून जातात तसं तसं बोलणार ना बाया
हा तस बोलणार बरोबर आहे.
विष्णु सर होते ना माले मासर लागल्या पासून तर अजून आमच्याकडे आलेच नाय. म्हणजे येतात तसं
असं म्हणजे मीटिंग काय राहिली ना ताई तर लावायचं ना सरांना फोन
पण सर कुठं कामातच असतात त्यां त्यांच्या मीटिंगमध्ये काय असत्यात. त्यांचं काय चालू असत.
हा हा बरोबर आहे. अजून माझी मीटिंग पण बाकी आहे. ते उद्या घ्यायचे आहे. मॅडम
माझी पण किशोरी मुलींची मिटिंग भ्यायची होती. ती पण घेतली नाय. आता म्हटलं पटपट आवरून घेते टाईम जर झा सापडेल प त्यांची करून घेते आता पाऊस पण आज पाऊस आला इकड थोडासा
हा लाईट जर राहिली तर रात्रीच्या वेळेस पण बोलून घ्यायचन ताई
हा ना रात्रीच्या वेळेस तेच करणार आहे म्हटलं पण इ इकड त आमच्या त इकंड होत च नही ना तुमचे किशोरी मुली पण निघून जातात. आणि तुमच्यात शाळा हाय ना मग तुम्हाला
हा हाआया आम्ही शाडेतले आम हा जवडच आहे ना
हा
की दिक्क्षिका पाठवत
नाहीत बाट
लीडर दहावीला आहे ना
हा हा
तर तुम्ही तिथं काम नाही करायचं नाव काढून घ्यायचं नाय तर दाखला घेऊ ण जायचं को कोणती पण शाडेत शिकायचं असं म्हणते ती
का कशाला?
अ काय तिला काय वाटत असेल का काई म्हणजे जडगावला गेले होते ना तेव्हा विसारूनच गेले होत. तिलाच विचारलं होतं. आणि आई वडिलांचे पण सह्या घेतल्या होत्या तिच्या रजिस्टर वर
हा
ते मुली म्हणजे किती दिवस थांबले होते. चार दिवस का तिथं
हा हा चार नाई आठ एक दिवस आठ नाई चारच दिवस
हा तर ये येण्या जाण्याचे दोन दिवस झाले ना ग ते त्यांचे
तिकडे राहिले तीन दिवस पाच दिवस
हा तर तिलाच वि सारून घेऊन गेले होते. तरी पण म्हणते ती त्यांच्या मुख्याध्यापकांसोबत अ समोर हे- यांना मी नाहीच म्हटलं होत. तरी पण हे हिच हिचच घेऊन घेतले मुलींना पाठवून दिल अस सांगते ती
हा
हा त्याच्यामुळे मग बोलण झालं ना का आमचं
कोण कोण धन्वंती पण होती.
धन्वंती पण होती. पण धन्वंती ताईकडच्या मुली एक मुली होती ती बाहेर शिकणारी होती आणि एक होती ती काही घरीच का गावात शिकणारी होती पण तिथली शाळेत न होती ती.
हा.
त्याच्यामुळे तिला काही बोलले नाही मला मला बोलवले शाळेत या मुलींना बसूनही द्यायची ती ताई हा खतरनाक आहे ती. हा ना सांगितलं ना मॅडमला पण.
हा.
हा तर आता पण मीटिंग घेतलेली होती ना किशोर वईन मुलींची तरी पण ती पाठवायची नाही तर ते म्हणते माझे पेलीडर आत्या आहे. आमची दीक्षिका पाठवत नाही आम्हाला. असं तसं बोलते मग मॅडमला लगेच सांगितलं तर मॅडम. मग तिचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर आणि त्यांचे मुख्याध्यापक नावन असं काहीतरी केलेलं होतं तिने